करा. मी सगळं काम झालं की मला म्ह कळवा. ह हॅलो. बोला की.
हॅलो.
हा. बोला, बोला. आवाज येतोय का?
हा. कसे हाय तुम्ही?
आम्ही मस्त. तुमचं काय चाललंय?
काही नाही बघा. पण मी यासाठी फोन केलेला - - बर ते सांगतेस. पण जेवण झालं की नाही तुमचं?
आयो आत्ताच कुठलं, आम्ही मुंबईत. च्या मृतगत आमचा टाम चालय. आम्ही जेवतो अकराला.
हो का. ह्, ह, ह. पण बर मी एक - - तुम्हाला हे सांगायला फोन केलेला मी आज पॅनकेक बनवलेले
अरे बापरे पॅन केक म्हणजे काय असतं म्हणजे ते छोटा पेस्ट्री टाईप का
पेस्ट्री अस नाही पण डेझर्ट जास्त
हा म्हणजे तुम्हाला सगळं तुमचा काही कोर्स बिर झालाय का इ त्याच्या रिलेटेड
नाही हो होरकनी
मक्कसत हॅलो
हा साहित्य हा साहित्य सांगते मी तुम्हाला
बरं ठीक आहे
हम्म एक कप मैदा नंतर एक टेबल स्पून साखर घ्यायची त्याच्यानंतर एक टीस्पून बेकिंग पावडर नंतर चिमूटभर चिमुूटभर मीठ घ्यायचं बारीक मीठ
हा
हम्म एक अंडे
अंड का व्ेज असल
ए वेज असलं चालतय नाही घातलं तरी हा नका घालू मग तर म्हणजे मी तुम्हाला सांगते तरी पण मी कस केलेलं तुम्ही
अह ते काय झालंय आम्ही अंड खायच मागच्या चार वर्षापूर्वी सोडलेय कारण आमच्या तर माळा आहे थोडीशी माळ गळत त्याच्यामुळे आम्ही खात नाही वहे नॉन व्हे ना ना वेहेज चामीन नाव पण काढत नाही असं त्याच्यामुळे
हम्म
म्हणून विचार अड विदाउट अ गल् बनू शकतो का केक
हां हां हां म्हणजे तुम्ही अंडरस्किप करून करा सगळं आणि एक कप दूध नंतर एक टेबल स्पून वितळलेले बटर किंवा मग तेल म्हणजे बटटरच घ्या टेस्ट म्हणजे टेस्ट चांगली येते बटर
हा हा
हा बटर म्हणजे अमूलचं बटर खायच ते स हा
अमोलचं बटर असं स्पेसिफिक तुम्ही नाव कसं सांगताय म्हणजे तुम्ही त्याचे ब्रँडन बस रा आहेत का हॅलो
ह् नंतर एक टी स्पून व्हॅनिला एसेनस घ्यायचा
बरं
हा त्याच्यानंतर मग आपण काय करायचं म्हणजे तुम्हाला हे सगळं साहित्य आहे ओके
हा
हा मग नंतर काय करायचं एका भांड्यात मैदा घ्याचा
हा
नंतर साखर
हा
बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करायचं
तर
हा मग दुसऱ्या भांड्यात दूध
हा.
तुम् अंकप करा ओके ब र घ्यायच आणिनी लायसेन्स घ्यायचा. थोडासा आणि ते सगळं मिश्रण चांगलं फेटायचं.
फेटायचं म्हणजे
फेटायचं म्हणजे एका एका एका एका साइड म्हणजे एका डिरेक्शन लाच मिक्स करत राहायचं. विस्कणे हम्म. आता मग हे ओले मिश्रण काय करायचं म्हणजे आपण हे दूध तळलेले भट्टर आणि लेसन्स जे आहे बरोबर का अंडे म्हणत. ते आता हे ओले मिश्रण आहे बरोबर का मग ते आपण ते बघा मैदा साखर बेकिंग पावडर आणि मीठ. हे सुके मिश्रण म एकत्र करायचं आणि जास्त फेटायचं नाही हे दोन्ही मिक्स केल्यानंतर थोडसच फेटायचं.
बरं.
हा आणि तव्हा नॉनस्टिकचा घ्यायचा किंवा मग पॅन पण घेऊ शकता.
अ नॉनस्टिकचा म्हणजे तोच का? हा का बाबा म्हणतेात त्याला तेल कमी लागतो त्या तव्याला
हम्म. तस म्हणजे हा तस हा नॉनस्टिक म्हणजे चिटकत नाही.
तसला तर वापरू नका म्हणते ती त्यांना कॅन्सर होतो.
नाही तसं काय नाहीये बरं ते जाऊ द्या.
आम्ही भिऊन नाही होतेव्हा परत
हां.
बरं सांगा कि
हम्म कितीेन चापते वडन तुला आता नीट बोल.
अ कुणाबरोब पचतय.
नंतर काय करायचं. न तवा किंवा नॉनस्टिक पॅन घ्यायचा
हा.
हा मग मध्य आचेवर गरम करायचं त्याला आणि त्याच्यानंतर काय करायचं म्हणजे हलकं बटर लावायचं त्याच्यावरती किंवा मग ते तेल पण लावू शकता तु आपल्या हिच्यावर आहे तेल किंवा बटर. ऑप्शन्स दोन आहेत आपल्याकडे आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं एक डाव मिश्रण तयावरत घालायचं म्हणजे एक पळी मिश्रण तव्यावरती घालायचं हा का? आणि आपण आंबोळी वगैरे कसं डोसा वगैरे असं. पसरतो तस अजिबात पसरायचं नाही एकदा सोडायचं तेव्हा पप पसरत म्हणूनच त्याला पॅनकेक म्हणतात.
अरे बापरे तुम्हाला चांगली माहिती आहे. माझ्या हे महत्वाचे म्हणजे माझ्या बड्डेला मी बनवीन ना अशाच
हम्म नंतर वर आहेत ना त्याला असे छोटे छोटे बुडबुडी लाग त पनक उल. ा करायचा उचकी लागली का काय तुम्हाला उचकी लागली का? काय तुम्हाला मीच आठवण काढली हो.
हा का आ. पॅन उलटा करायचा का तो केक उलटा करायचा ते सांगा मला
सॉरी पॅनकक उलटा करायचा ते चुकून
ह हॅलो आवाज येतो कारेंज घयलयतची
येतो येतो चुकून मी म्हणलं पॅन उलटा करायचा सॉरी पॅन केक उलटा करायचा आणि हॅलो
हा बोला ना ऐकतोय
हा आणि शेकून घ्यायचा आणि म दुसरी बा ो एक दोन मिनिटं सोनेरी रंग येपर्यंत अ म्हणजे भाजून द्यायची हा का आणि मग अशा प्रकारे ना सर्व पॅनकेक तयार करायचे मग तयार केल्यानंतर आपण आ मी तुमला सांगते पण कसं कसं सर्व करू शकतो गरम गरम पॅनकेक वर मध टाकू शकतो किंवा मेपल सिरप सिरप टाकू शकतो किंवा मग चॉकलेट सिरप किंवा मग बटर केळी केळीचे पिसेस नंतर स्ट्रॉबेरी किंवा मग
केळी पण वापरायची वी
हा ते व्हॅनिला बणाना असतो बघा तो हा तो पॅनकंग भर खाल्ला जातो
हो खरंच का
हा म्हणजे केळी पानकेक मध्ये नाही वापरायची सजावटी साठ त्याब ख स किंवा मग अशी वेगवेगळी फरे फ म्हणजे फळे त्याच्याबरोबर आपण सर्व करू शकतो ह
हा हा
हा आता ह्यात आहेत ना म्हणजे आता मी तुम्हाला टिप् सांगते सर्वात महत्त्वाची म्हणजे अंडे काय करायचे आपण अंडे पॅनकक साठी अंडे न घालताात त्याऐवजी मग दोन टेबल स्पून दही किंवा मग एक टेबल स्
तुम्ही म्हणजे एकदम चांगली माहिती सांगताय म्हणजे तुमची बेकरी बेकरी वगैरे एक काय
हा ना अहो आमच्या त्यांची बिक्री आहे ना म्हणूनच तुम्हाला इतकी माहिती सांगते हा हा हां
हा हा मग अशी कुणाला ओरडत होता म्हणजे तुमच्या मुलाला तर रडत होतात काय
हो मुलालाच ओरडत होते गेला पळू हम्म तुम्ही जास्त बोलू नका मापात बोला जरा
अह काय बोलताय अच्छा
टीप आहे का मग सांगते तर
हा
ह
अडामज का अडामची दोन टेबल स्पून दही किंवा मग एक टेबल स्पून विनेगर घालायचं प्लस मग वन टेबल स्पून पाणी वापरू शकता असंय कारण मग ते आपल्याला ओरलं मिश्रण बनवायचंय ना त्यासाठी
बरं ठीक आहे
हम्म असं बनवायचं मग मुलांना पण आवडतो हम्म
शेव की किती जण अस नि पुू शकतो.
आपल्या बनवण्यावर आहे आता मी जे तुम्हाला सांगितलं ना एक कप प हे दोन माणसांचं आपल्या खाण्यावर राहतं ना की तुम्ही एक खनणार की दोन खनार कि तीन खनणार का चार खनार.
हा का तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचा केक बनवता येतो.
हम्. मला ते प्रिमिक्स मिळत बघा मला तेच येतं केक बनवता नंतर अ हचा पाइन पल केक येतो. नंतर रेडे.
कसचह आननचत ना.
अनस चाके हा अननस चाके. खूपच तुम्ही हे दिसताय.
आऊ. तसच तर आता काय म्हणायचं आम्ही अंगठा बहादूर आहे.
अंकता बहादूर आहे का तुम्ही हा हां हां हां.
बोला सांगा कि तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारच आहेत.
अ मग सांगितलं ना पायन अपल केक येतो रेड वलवेट केक येतो. तो त्याच्यानंतर
बोल नका.
केकची नाव आहेत हो त चुपा थोडस.
बरं बाबा आम्ही चूप बसतो तुम्ही बोला.
हा आणि नंतर चॉकलेट. केक येतो नंतर व्हॅनिलावाला येतो नंतर रवा केक येतो.
बरं बरं ऐका की हॅलो मी जरा मला एक काम आहे तुम् सांगितली माहिती छान आहे मी ब होईन आणि तुम्हाला पाठवीन फोटो ठेव का?
हा हा ठीक आहे ठीक आहे चला.